हम्
हो
हॅलो.
हॅलो. हॅलो मी कार्या ॲप वरन बोलतेय आणि मला तुम्ही सानिका बोलत आहा ना?
होय मी सानिका बोलतेय.
हा मला ना तुमच्या अ दिव दिवसभराची अशी माहिती पाहिजे. आणि मला एक गोष्ट विचारायची होती तुमच्याकडनं तुम्ही कुठला सण अस खूप मोठ्यान साजर करता. आणि तुम्हाला कुठलं सण जास्त आवडते त्याच्याबद्दल थोडं माहिती सांगता का?
अ हो का नाही अ मला सगळ्यात आवडता सण हा गणपतीचा आहे. जो अं दीड महिन्यात येणारच आहे. आणि आम्ही तोच सण खूप जास्त मोठ्याने साजरा करतो आमच्या घरी.
होय, आणि तुम्ही काय, काय बनवता त्या टाईयमेला म्हणजे
अ दरवेळी तर आम्ही उकडीचे मोदक, तळेले मोदक, पुरणपोळी जे काही बाप्पाला आवडतं ते सगळं आम्ही बनवतो. पाच दिवस अगदी तेची खातीरदारी सगळी करतो आपण तसच सगळं असतं आमच्या घरी. हम्म.
तुम्ही हे उकडीचे मोदक कसे बनवता?
ह अं उकडीचे मोदक बनवायला आपल्याला पहिला तांदळाचं पीठ छान पैकी मळून त गरम पाण्यामध्ये मळून घ्यायला पाहिजे. छान असे ग गाठी करून त्याला उकडून घ्यायला पाहिजे ते जेवढ चांगलं उकडेल तेवढे छान मोदक होतात त्यामुळे त्याला छान उकडी काढून त्याला परत एकदा छान असं पीठ मळून घ्यायचंय जसं आपण रोज भाकरीच्या पीठाला मळतो तस. गम म मऊ असं पीठ मळून घ्यायचं असत.
आणि पीठ मळून झाल्यावर त्याला ठेवायचं सारण घेताना तयार करताना सारण करताना ते प्रत्येकावरती अवलंबून असतं आमच्या घरी आम्ही खोबर, गुळ आणि थोड्याफार अजून काही गोष्टी जस वेलची पावडर असते ज्याच्याने आपल्याला छान स्वाद येतोय. त्या आपण वापरतो छान पैकी ह्या गोष्टी मिक्स करून आपण सारण तयार करून घ्यायच आणि ज आपण पीठ मळलेलं आहे त्याचे छोटे, छोटे गोळे करून घ्यायचे जे ज्या मापाचे तुम्हाला मोदक हवेेत त्या मापाचे केले तरी चालतील. ते गोळ्यांच्या छान अशा पाती करून घ्यायच्या असतात. त्याच्यात थोडं सारण भरून अ पातीभरून छान असा मोदक बंद करून ठेवायचा आणि त्या मोदकात जितके तुम्हाला मोदक हवे तितके मोदक करून तुम्ही कडी काढायची. मस्त पैकी उकडलेले मोदक काढून त्याच्यावरती तूप घालून तुम्ही खाऊ शकता खूप खूप छान लागतात आणि बाप्पाला पण ते खूप आवडतात.
हो हो आणि तुम्ही किती दिवस ठेवता म्हणजे गणपती?
आमच्याकडे पाच दिवसाचा गणपती असतो.
हा हा, मग तुम्ही ही म्हणजे कुठं ठेवता तुमच्या म्हणजे किती जण आहे तुमच्या घरात? आणि कसं साजरा करता तुम्ही?
आणि अं ऐकना आम्ही गेले दोन वर्ष आम्ही गणपती आणतोय. आता जस्ट आम्ही चालू केलंय गणपती आणण्यासाठी आणि आमच्या मावशीकडे अकरा दिवसाचा गणपती असतो. पण सार्वजनिक गणपती साजरा करतो. आमच्या मावशीच्या घरी खूप मोठ्याने गणपती साजरा करतात त्यामुळे ते पण एक कारण आहे ज्याला मला खूप आवडतो हा सण. कारण की खूप अ आतुरतेने आपण वाट बघत असतो गणपतीची आणि पूर्ण वर्ष थांबावं लागत फक्त त्याच्या आगमनासाठी आणि त्याचं जाताना पण खूप आपल्याला दुःख पण होतं. त्यामुळे माझा हा सगळ्यात आवडता सण आहे.
मग तुमच्याकडे जेव्हा गणपती आणतात तेव्हा काय, काय करता? म्हणजे त्यांना काय तर असं वस्त्र घालता गणपतींना अ म्हणजे काय, काय पाटी मागन काय डेकोरेशन
हा डेकोरेशन आम्ही पहिल्यापासूनच चालू करतो महिनाभर लागतो अगदी करायला ते पण. अ आल्यावर तिथे आगमन त्यांची पूजा वगैरे करावी लागते पण आल्यावरती शेला वगैरे तुम्हाला घालावं असलं असतं तर तर तुम्ही घालू शकता. परत थोडेफार दागिने असतात. हार असतो. मुकुट असतो. आपल्याला जसा आवडत, तसा आपण साजरा करतो. आम्ही दरवेळी शेला घालतो. त्या, गणपती बाप्पाला. परत आपण, आम्ही नवीन हार आणलेले असतात. मुकुट आणलेले असतो. बाकीच्या असं, जावे तिच्या गोष्टी असतात. पाठीमागचं अ सजावटीला पण आपण खूप गोष्टी आणतो. त्यामुळे छान तयारी करतो आपण.
अच्छा, अच्छा. आणि अ म्हणजे तुम्ही काय घालता? म्हणजे तुम्हाला असं, उत्साह वाटत असणार ना? कि, बाप्पा यायला लागले. आपण काय तर घालू. म्हणजे, तुम्ही कुठल्या त्यांना जाता. खूप जण असं त्यांच्या प्रकारे त्यांनी कर तात. तुम्ही काय- काय? म्हणजे
तो गणपती हा पारंपरिक महाराष्ट्रीयन सणय. आणि मला साडी नेसायची खूप हौस असते. अं. त्यामुळे मी साडी नेसून जाते. आमच्या घरी पण माझी आ- आई आहे. ती पण साडी नेसते. परत आम्ही पारंपरिक पद्धतीने कुर्ता- धोती हे वापरतो. आपण परत आमच्या घरी, दरवर्षी अ सत्यनारायणची पूजा पण असते. त्यावेेळेला धोतर घालाव लागत. तं. म डोक्यावरती टोपी ठेवावी लागते. अ आणि ब हा, जर का तुम्ही बसणार असाल पूजेला. तर बायकांसाठी, त्यांनी साडी घालावीच लागते. कारण की, ते पारंपरिक पद्धती तिन तसं, करावं लागतं.
हो. म्हणजे तुम्ही खूप असं, आतुरतेन त्या अ सणासाठी असं थांबता ना. अ म्हणजे सगळ्यांच्याच घरीच गप्पा येतायत. आणि सगळी आपण करतो, साजरा. म म्ह म्हणजे तुमच्या इथंही, असंच साजरा होतय. जसं, सगळ्याकडे होतय. मग तुम्ही ते दुर्वा किती ठेवता? म्हणजे
अ आम्ही अ दुर्वाच्या माळा करतो. कधी - कधी एकवीस दुर्वाची. किंवा अकरा दुर्वांची. अशी माळा करून आपण घालतो. किंवा साधी एक पेंडी जरी झाली. तरी आपण एकवीस किंवा अकरा हे ची ठेवतो आम्ही. दुर्वाची अ पिंडी.
आणि खूप जण असंही करतेत की, ती चांदी च आणि गनोबा म्हणून पण ठेवतात.
हो. अ नाही, आमच्याकडे ती पद्धत नाहीय. त्यामुळे आम्ही नाही करत ते. ऍक्च्युली.
हा, हा, हा. म्हणजे अ खूप जण ठेवतात ना. ग गनोबा म्हणून. की, आधीच त्यांना विसर्जित करतात. आणि असं सगळं असतंय.
हो, मी ऐकलंय त्याच्याबद्दल. पण आमच्याकडे ती पद्धत नाहीय.
अच्छा.
आणखीन देव ते घरात वेगवेगळे काहीतरी करतात. प्रत्येक घरात त्यांची, वेगळी काहीतरी पद्धत असते. पारंपरिक पद्धतीने त्यांनी त्यांचे पूर्वज जसे करत आला. त्यांनी तसं पण पुजवत असतात. त्यामुळे ते त्यांच्याकडे पद्धत असते.
अच्छा, अच्छा. आणि तुम्ही अ कुठला अ शेडू मातीचा गणपती आणता कि अ प्लास्टर ऑफ पॅरिस कि फक्त प्याल- प्लास्टिकच?
नाही आमच्याकडे प्युअर अ शेडूचा गणपती आम्ही कुंभाराकडून करून घेतो. पारंपरिक पद्धतीने जसं आम्ही पहिला करायचे. आमचे पूर्वज आम्ही तसंच शेडूचे गणपती आणतो दरवर्षी आमचे कुंभार काका आहेत जे आमचे ओळखीचेच आहेत ते दरवर्षी आम्हाला शेडूच्याच गणपती करून देतात.
अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही खूप पर्यावरणाचा पण म्हणजे ख, म्हणजे हे करज जाताना ती पण
हो आम्ही जेव्हा ठरवलेलं की गणपती घरी पुजवायचाय तेव्हा आमचं पहिल्यापासूनच ठरलेलं की शेडूचा गणप पतीच आणायचाय. अ आपल्या आपल्या अशा, कृतीमुळे कुठलं पर्यावरणाला हानी ना हो. कि आता बाप्पा पण येतोय घरी पण तो आपण किती आमच्या सगळ्यांची काळजी घेतो आपण पण पर्यावरणाची तेवढीच काळजी घ्यावी त्यामुळे आम्ही शेडूचा गण गणपती दरवर्षी आणतो.
अच्छा अच्छ खूप छान खूप छान, आणि अ, तुम्ही किती दिवसाला गौरी आणता म्हणजे पप्पा आल्या आल्या लगेच तर आणू येत नाही ना. म्हणजे दोन तीन दिवसांन म्हणजे तुम्ही, काई काही जण कॅलेंडर न जात्या काही जण फक्त दिवसान जातात.
हम्म, आमच्याकडे तिथी न जाता दरवर्षी. एक तर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी आणली जाते आमच्याकडे ग - गौरी. तर ते तिथी नुसार अस त आमच्याकडे त तिथी वरती अवलंबून की कधी गवरी आणायची त्याच्यावरती आम्ही ठरवतो.
अच्छा, आणि शंकरोभा पण बसतो.
हा आमच्याकडे ती पद्धत आहे मला तेवढं माहित नसेल बट आहे ती. पद्धत असा मला मी ऐकलय तरी.
अच्छा अच्छा. आणि तुम्हाला जे सांगू वाटल म्हणजे जे तुम्ही म्हंटला नसणार कुणाला, कि गणपती बाप्पा बद्दल कि कोणाबदरी, तुम्ही बोलू शकता, काय, म्हणजे एक दोन वाकतय
अ म्हणजे कशाबद्दल मी बोलू शकते.
मला कसं वाटतय की बप्पा जात असतात.
हा. अंम. एकतर वर्षभर वाट बघावी लागते, त्याच्या आगमनासाठी आणि ते पाच दिवस कशे निघून जातात ते कळतच नाही आम्हाला वाटत की पाच दिवस खूप मोठ हे पिरियड आहे त्यांच्या अस येण्यासाठी पण, पाच दिवस असं, अ ते एवढ्या लवकर निघून जातात की इतकं वाईट वाटतं की इतक्या लवकर आलास आणि इतक्या लवकर निघालास अस. अस वाटत, आणि पहिल्यापासूनच लहानपणापासूनच मला कधी नाही वाटत की तो देव आहे किंवा अस हाय. मी, नेहमी त्याला माझा एक मित्रच मानलेला आहे. कारण की ज्या गोष्टी तुम्ही कुणालाही सांगू शकत नाही तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या आईवडलांना त्या गोष्टी तुम्ही त्याच्याकडे, मागता किंवा त्यांना सांगता आणि त्या गोष्टी खरंच अ घडून येतात, अस माझ तरी अ म्हणणं आहे असं मला वाटत. आणि मला खूप वाईट वाटत जेव्हा तो जातो.. पण त्याला पुढच्या वर्षी येण्यासाठी आम्हाला त्यांना निरोप द्यावाच लागतो त्यामुळे खूप हा वाईट तर खूप वाटतं बट करावंच लागतं ते.
मला सगळ्यांनाही वाईट असत अ आणि खूप खूप धन्यवाद हा कॉल घेतल्यासाठी. मी आणि परत तुम्हाला कॉल करेन थँंक यू.
हो या धन्यवाद.
हा धन्यवाद.